हॅलो!
हा ऐकू येतंय काय ग.
याल की मगाशीक ऐकु येईना.
काय झालं काय माहितीय, मी उचललेलो फोन. पण काय ते जॉईनिंग कॉलच नाही आलत.
हू!
बरी हाईस.
हाय तू.
हाय की.
जेवलीस का जेवलो तू?
नाही आत्ता जेवणार.
ऊ.
आणि काय म.
काय केल्या नाही ऊन पडलय.
ऊन आहे आमच्याकडे, आमच्याकड पण ऊनच पडलो ग आज. कालपसन आनी.
मम्मी काय कराली.
मम्मी लुटून काढाल्या.
हू तू काय भांडी घासालिस काय.
नाही गॅस कट्टा पूसालतो.
झाला की नाही पुसून.
छालंलय. तुझे आवरले काम.
झाले.
धून, भांडी सगळं.
ह उसर
लवकर भारी काम आहेे म तुझं
हम्
हम् हम् उठल्यावर पहिला जेवणच करतासा आणि
म
म आवरणार की
दुसऱ्यानी काय काम असत
तेच उठायचं ते पहिलं खादीच बघायचं
हम्म
म्हटल्यावर
ह मी, मी उठाय त्या ती चा होताय दोन वेळा
आमचा चा दहाला
हम
म कस आवरल आमच
तुम्ही शहरात राहतासा बाई
ग तुम्ही काय खेड्यात राहात्यास
म खेडच हाय की
अग तुम्ही पण उठायचं म धाला
हम्म ठेवून घेततील काय घरात
काय करत्यात
लात मारून हाकलून देतील
होय काय, काय केलं ती जेवणाला
आमबीच काय म्हणली
आळंबी
हम्म
आत्ता कुठे मिळाली ग ती
मिळत्यात की शेतातून
अ हा कोण आणलं
घरातलेच की
ह, ह, ह तुमच्या शेतातलं काय दुसऱ्यांच्या
कुठं बी उठत्यात ती
कुठं पण उठत्यात होय चांगल लागतय
म
आळंबी
चिकन सारखं लागतय
कसं केलीस ते
मसाला घालून
मसाला म्हणजे कसं काय, काय करायचं सांग की जरा बघतो मी पण करून
हम्म मिळाय तर पाहिजे इथ काय करतीस
मिळतय की विकत असते कि ग बाजारात सकाळचं अरे आमच्यात कोरालाच नाही. खायलाच नाही.
काय करायचं?
उसकून चांगलं सोलाय पाहिजे ग. खुळी पण असत्या. चांगली पण असत्या. ते समजायला पाहिजे. ह
उसून सोलायचं. आणि काय करायचं? हम
उसून सोलायचं आणि हे करायचं. धुन मिठाच्या पाण्यात. हॅलो.
खुळी म्हणजे?
हॅलो.
ते कसं ओळखायचं? ते खाय
हॅलो.
हॅलो.
आवाज कटवायलाय बघ.
बोल.
आवाज कटवालाय ग.
हो.
हा.
या लागलाय का आवाज?
हम्म आला.
हा हा, काय करायचं? मिठाच्या पाण्यात धुऊन घ्यायचं. आणि परत
धुवून घ्यायचं, आणि कांदा टोमॅटो घालून फोडणी मारायची.
हां ह ह ह. असच मसाला पण काही घालायचं नाही.
मसाला पाहिजे तर चिकनचा घालायला. मी चिकनचा असं हिच चिकनला ते मसाला कसा घालतो? तो मटणाला.
म्हणजे ते खोबरं जिरं तीळ ते बारीक करून.
हम्म. कोथंबीर, आले लसून तेन बारीक करून घालायचं.
हा हा. बघतो गे करून. आणलं तर?
आईले येत असेल की सोलायला.
काय माहिती बा? कधी मी बघायलाच नाही बा? घरात कधी आणायलाच नाही ते इकडं.
हम्म.
आणि कोण खातय. पप्पा पण खाईत नाही ते.
चागल राहतेय.
हम्म. ते कळायला पाहिजे? ते खोळ खाल्लं तर काय होते काय?
हम्म संडा सुटल्या लागतात.
अ हा. अन ते कसं काय ओळखत्यात गं?
ओळखते ना त्यांच त्यांना. ते आधीपासन बघून माहित असणार.
हा हा. हा घरापशी पण उठलेले तिथे शेतात. गेलतो ना मी शेताकडे आणि एकच होत ते गवतात आणि फोटो काढायच म्हणा हात हातात घेतल्यावर तुटलंच ते.
ह
एकं चोट होय होय असं छत्रीवणी होते की गं फुललेलं ते.
म ते चांगलं नसते तसं फुलाला नसते. ते आतच छत्री असते ती तसं पाहिजे चांगलं असत ते ते फुलेलं असत त्याच्यात किडे धरत्यात.
हम्म ते एक गवं ते रिकामी जागा नाही काय ते नारळाची तेन झाडें लावले तिथं.
हम्म हम्म हम्म हम्म.
तिथं थांबलेलो मी म ते पाया तच दिसलं एकच होतं लेन होती. म ते बग कायलानना हात नुसता लावलो असं तर ते तुटलंच ते लगेच.
हम्म. तिथं बाई असत्यात म्हणून मम्मी सांगितली बाबाला विचारलो खरं नाही म्हणालाय वा.
तिथं खाली असते म्हण बाई.
हम्म.
खालच्या पट्टी येत खरं मी पण जायल बाई राड होती शेतात सगळी.
हम्म.
मग काय नुसता घरापशीच बसलो घरात थोडं लोटून काढलो आणि तिथंच बसलो.
हम्म.
मंग ते बाबा जाऊन ते मिरचीचे तरू लावून आलेत. तरु नवं ते झाडं झाडं लावून आली कसला.
मिरचे तरुच ती.
तरूच होय हां.
एकट्याच गेलतो काय?
काय करायला?
मग झाडं लावायला मिरची
हो एकटंच की जरा होतं गं ते कुठं कुठे यायला नव्हतं ब.
उम्म.
प पहिलानी लावलेलं की म ते मधी-मधी पावसानं कुठं तरी गेलेलं.
उम
म ते लावालतित ते मी येतो म्हंटलो खरंय. चिक्खलं होतं गं पूर्ण पाय निम्मं-निम्मं चाललेल्या चिखलात.
उम्म चिकलातच लावाय पाहिजे.
हा मग तुला काय जमणार नाही म्हटलेत ते. लोटून काढाने बस इथं म्हंटली तु. मग तिथंच लोटून काढलं आणि बसलो बाय मग काय जाय नव्हतं शेतात.
हम्म.
आणि काय थंडी असणार भरपूर तिकडे.
नाही एवढं इकडं.
नाही.
ऊ हू!
बाई गावाकडे दोन दिवस होतो तर दोन दोन कामरु घेऊन झोपलेलो मी.
गावाकड असते छूड कडत. हे नवीन हे होतय खर, आता एवढी काय वाटत नाही.
दोन दिवस त्या आम्ही गेलो त्यावेेळेसच पाऊस वार. घरात तर वाऱ्याचा आवाज असा घुईंग घुईंग.
ते खिडक्या हालत्यात नाही त्याच्यामुळे आवाज येतोय.
खिडक्या हलतात काय नोसत.
लयी होत सोड वारं.
आई होत तुला झोप लागली.
कुंणाला मला.
झोपाला काय वाटत नाही एवढं सोडं, आता पहिल्यासारखं काय वाटत नाही भी त पहिला जरा वाटायची झोप तेन लागली खरं थंडी हो ती बाई पहिल्या दिवशी जरा तसं होणारच की लवकर लागत नही.
मला झोप लाग णि वे की दोन तीन दिवस होतो खरा जरावी झोपनातून.
हो ग मम्मी सांगाल थी मां. ते काय वाटत नाही सोड आईचं आता एवढं.
हू ते तू तू एवढं काय बघायला निस्त मग काय वाटत नाहीये ते
बघाय का नाही बघितलीय की बई.
तसं नाही तू नव्हतीच ना तिच्याजवळ ते सांगाल.
नव्हतो सोडं तरी पण त्या दिवशी. आणि आईला सांगा लागलो दुसऱ्या खोलीत बघ झोपया म्हणून. तिथंच झोपलीया शानी. समोरच नाही पहिल्या रूमध्ये.
हा हा हा मग तिथंच की झोपत्या तिकडं आत कोण झोपतनी.
ते तिथं तिला बसवलेलं तेन बघितल ना मी.
अं!
हू हू!
मांला तर झोपच लागत नाहीे
हूं मग तेवढंच बघितलंय तिने. ते नको म्हणालते तिथं झोपायला.
हूं!
तिथं झोपलेली आहे. तिथंच झोपली तिला काय तिला सगळे लागत्या झोप.
ऊ.
पहिल्या दिवशी जरा हे वाटलं बाई नंतर काय नाही.
हूं!
आणि काय मं.
सांग.
मगता काय करतेस दिवसभर?
बसायचच की, काय काम?
बसायच.
मग टी व्ही बघायच नाही तरर मोबाईल. मोबाईलला का रेंज येत नाहीये. एअरटेल करून अ
फिराय जायच नाही आस.
फीराय जातो हे सगला
हा हा. कुठं काय ग्राउंड तेन हाय काय तिथं?
हम्म. ग्राउंड कुठलंय. असंच की रोडला दड्डीच्या रोडला.
हा हा. रेंज नाही तुमच्या घरात?
रेंज जिओ ला हाय. एरटेल ला नाही.
माय एरटेलच कशाला घेतल्यास?
एरटेल ते मला तिथं हॉस्पिटल ला पाहिजे होतं. म्हणून घेतलोय. आता हे करून घ्यायचंय. दलवून घ्यायचंय.
हम्म फोर्ट करून मिळतेय की बाई. घे की.
हम्म. पोर्ट करून घेणात.
हम्म एक महिना फ्री मिळतोय आणि.
हम्म. आता रिचारज झाला. पण मारलाय म्हणून गप बसलोय.
हम्म म डारेक्टच